आवाजालाय का आहेरा थोला त बोल तुझा आवाज येत नाहीये
आवाज यालाय
आता क्लिअर आला असंच बोल पूर्ण कॉल भर बोल
काय काय करत आहेस
काय नाही बघ बाहेर छान वारे सुटलं बसलोय तुझं काय चाललंय
काय नाही बघ मी पण वाऱ्याला येऊन बसले अस बसले होते तर विचार करत होते की कुठ फिर मस्त त्यापैकी फिरायला जाऊया वगैरे.
अ कुठं जायची इच्छा आहे आता आता तर उन्हाळा पण संपला आता गार गार चाललेलं सगळं.
मग अरे पावसाळ्यात फिरण्याचीच तर खरी मज्जा असत्या.
पण पावसाळ्यात ग कुठं जाणार. म्हणजे तू काही प्लेस बघितलेस का किंवा असं ठिकाण माझ्या मते तर असं ठिकाण बघ कि जिथ निसर्ग असेल आणि निसर्गाच्या सान्निध्यात आपल्याला थोडा वेळ तरी राहता येईल.
अरे पण आपण नुसत निसर्ग हे ते कशाला विचार करायचा आपण आपल्या एनशयंट पिरियड जस की टेम्पल्स वगैरे आर्किटेक्ट बघण्यासाठी जाऊया.
हा चालेल मग तिथं ते थोडी त निसर्गाचच असणार की टेम्पल्स म्हणजे मंदिर आता कुठं लांब डोंगरावर तरी असतातच. मग तिथं ह्याच्यात निसर्गाचा आस्वाद तर घ्यायला मिळेलच. ना आपल्याला.
चालेल आपण तसं प्लॅन
हा काय हरकत नाही मग तस
म्हणजे डोक्यात काय आहे काय म्हणजे काय प्रोजेक्ट वगैरे बवायचां हाय? किंवा किल्ल्या संदर्भात असेल तर नेमकं काय, काय डोक्यात ठेवल्यास? तु कि म्हणजे पण मी प्रोजेक्ट पण बनेल आणि नॉलेज पण भेटेल अस
हा असंच. आता बघ आपण सरी कुठं जायचं? असं म्हटलं तर पहिलं प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे. की बाबा आपली गर्ल्स गर्ल्सची ट्रीप असणार, तर सेफ्टी इम्पॉर्टंट आहे, परत पॅरेंट्सची परमिशन इम्पॉर्टं
हम्म.
ता आप आपल्याला एन्जॉय करायचं आहे म्हटलंवर आपले बेसिक नीड्स जसे की, आपण स्टे कुठं करायलोय. खाण्यापिण्याच्या वस्तू, परत जर आपण रेकॉर्डिंग वगैरे प्रोजेक्शन वगैरे करणार असेल, तर कॅमेरा वगैरे फर्स्ट एड किट हे सगळं गरजेचं आहे ना.
हो, हो, हो खूप गरजेचं आहे. कारण फिरणं पण आहे म महत्वाच, पण काळजी पण घेणं तितकंच महत्त्वाचं आहे.
हा आता त्यात आपण मुली मुली जा आ
त्यानुसार प्लॅन करायला पाहिजे म्हटलं.
हो त्यानुसारच प्लॅन करायला पाहिजे.
त्यात आहे काय म्हणजे आर्किटेक्टमध्ये बघायचं तर मंदिरांमध्ये काय बघायचं किंवा
त्यांचे त्यांच सक्लपचर त्यांच प्रिपरेशन कुठल्या धातूंनी ते बनलेले आहेत, परत ते कशा पद्धतीने बनलेले आहेत, त्याचे युटेन्सिल्स कसले आहेत.
मराठीमध्ये जरा बोल.
त्याचे ते कोणत्या धातून बनलेला आहे, परत ते कुठल्या वस्तू वापरल्या गेल्या आहेत ते बनवण्यासाठी. जस कि हातोडी म्हण परत म्हणजे ते नुकी
अ कर्बनुसार कर्ब चौदानुसार त्याच्या म्हणजे एखादी मूर्ती किंवा एखादं जर जिवंत म्हणजे असं काहीतरी मेलेल असेल, तर त्याच्या कर्ब चौदानुसार कळते आपल्याला. ते किती वर्षापूर्वी जुनं आहे. हा ते झालं. पण तसच मूर्त्यांच्या बाबतीत पण आपण आपल्या प्राय म्हणजे इतिहासामध्ये काहीतरी लिहून ठेवलेलंच आहे ना, की अ तुला सांगू काय एखाद्या मंदिराची मूर् ती बनवताना किंवा काय तर त्या मंदिराच्या म्हणजे पिलर्स वगैरे असतात ना आणि त्याच्यामध्ये त्यांचा काहीतरी इतिहास असतोय. म्हणजे त्यावेळेसचा राजा म्हणून कि आता अ अशोकच्या काळात कस बनवलेलं ना असं म्हणजे काहीतरी त्याच्या माग अ हे आहे तेन म्हणजे काहीतरी तेच्या माग हे हाय तिथला त्यांचा इतिहास असतोय त्या मूर्तींमध्ये तो आपल्याला शोधता यायला पाहिजे तो जाणता यायला पाहिजे इक तो डी बेस
बरोबर आहे तुझ
हा
माझ म्हणणं काय होत आपण नुसतं तेवढंच न जाणता आपण जर त्याच्यावर रिपोर्ट तयार केली किंवा एखाद प्रेझन मी म्हणते हे तर बरोबर बर आहे तुमचं
हा
हे तर बरोबर आहे खर त्याच्यावर आपण एक रिपोर्ट तयार केली किंवा प्रेझेंटेशन तयार केलं केलं तर ते पण कुठं तर वाया थोडी जाणार आहे, कुठे ना कुठे युज होईलच
हो हो त्याच्यावर पण रिपोर्ट े प्रेझेंटेशन आपल्याला बनवता येईल आणि आपण जर जर इति ऐतिहासिकमध्येध्ये गेलो आणि जर आपण किल्ल्यांमध्ये बघितलं तर किल्ल्यांमध्ये पण भरपूर आपल्याला प्रोजेक्ट बनवता येईल कारण त्या त्या दगडा पासून तो कस बनलाय किंवा ते दगड कस ठेवलेत याच्या पासून ते म्हणजे शत्रूंपासून कस संरक्षण करता येईल बुरुज वगैरे म्हण छोट्या छोट्या वर गेल्यावर खिड त्या म्हणजे शत्रूची नजर आप क ला म्हणजे किती लांबू शकत.. दिसू शकतोय किंवा काही परतगुप्त दरवाजे भुयारी मार्ग याचं सगळं आपल्याला शोता घेता येईल आणि पाण्याची व्यवस्था किंवा आता डोंगर किल्ले म्हणजे किल्ले कसं वर आहेत ना डोंगरावर मग ति तर पाण्याची हटवण्याची क्षमता कशी होती किंवा पाण्याच्या टाकि कशी - त्या पाण्याची व्यवस्था खाली जाण्यासाठी पाणी म्हण किंवा वरून खाली येण्यासाठी किती मार्ग होते शत्रूला दिसताना एक मार्ग पण रोजच्या वापरासाठी पण काहीतरी मार्ग असतील ना.. पण तिथं म- जे अ किल्ल्यामध्ये जे अ त्यांचे-
गुप्त दरवाजे.. किंवा गुप्त रस्ते..
त्या-त्यांनी पण वाड्या त्या-आ तिथंच राहत होते म्हणजे. मग त्यांच्यासाठी कशी वेगळी सोयी येईल. सुविधा होती हे सगळं... सगळं... आपल्याला बघ म्हणजे किल्ल्यावरच बाजार वगैरे भरत होता... सगळं कसं. ते तुला हिरकणीची कथा - माहितीय ना.
हो बरोबर आहे तुझं.
दूध घालायसाठीच किल्ल्यावर गेलेली बरोबर हायं. पण अ उदरताना... गाडा गड गडाचे दरवाजे जेव्हा बंद झाले तेव्हा ती कुठल्या कटड्यावरन उतरली हे ते पिक्चर मुव म दाख कॉलेज
हो बघितले बघितले ती तिच्या मुला साठी होते एवढे तिनं आपल्या जीवावर बेतलं तरी तिनं तिच्या मुलासाठी- एवढं म्हणजे अ म्हणजे जीवावर होईल..
हा पण ते तिला रात्री कळालं नव्हतं असल्या अंधारात पडत्या पावसात तिने तो मार्ग ही केला पण जेव्हा महाराजांनी तिला सकाळी तोच मार्ग दाखवला तेव्हा ती घाबरली म्हणली अ हा मार्ग खूप कठीण आहे म्हणजे तो खरंच कठीण होता. की उतरली कशी म्हणून.. त्यांनी तिला विचारलं तेव्हा तिन उत्तर दिलं होती की जेव्हा ती उतरत होती तेव्हा ती एका बाळाची आई होती. आणि फक्त म्हणजे तिचा फक्त बाळाचाच विचार होता की माझं बाळ कसं आहे असं..
तिच्या डोक्यात फक्त एवढंच होत की माझं मूल एक मीत घरी आहे आणि मला काही करून माझ्या मुला कशी पोहचायचंय
हा विचार कर की म्हणजे तो कठडा किती म्हणजे आता आपल्याला पिकच्चरमध्ये तर दाखवलाय आपण मी काय आता म्हणजे बघितला नाहीय तो म्हणजे खरोखर पण मूवी् मध्ये तर दाखवलाय त्या मानान बघता म्हणजे आपल्याला इमॅजिन तरी करता येईल के बाबा किल्ले आधी कसे कसे होते पर हा
असे म्हणजे किल् किल्ले असे बनवले गेले आहेत किंवा असे त्यांनी अशा प्रकारे ते डिझाईन केलेले आहेत कि एखाद्या साधारण मनुष्यला किंवा साधारण व्यक्तीला तो पार न करता येवु जे लोक म्हणजे जे लोक उत्तीर्ण आहेत जसे की तिचे शिलेदार म्हण किंवा अप स्वतः महाराज म्हण असे लोकच फक्त ते गड पार करू शकतात किंवा उतरू शकतात किंवा त्या गड्यावर गडावर चढण्याची त्यांच्यात ती क्षमता असू शकते
त्यात त्या महाराजांचे मावळे ते रोज उतरत कसे होते चढत कसे होते म्हणजे त्यांचे मावळे कशे होते? बघ
आपल्या डोक्यात म्हणजे त्यांच्या मेंदूत किंवा त्यांच्या
त्यांचे शरीर म्हणजे मेंदूची कार्य करण्याची तमतम जे ते सगळंच वेगळे त ग बिल्डअप ते वेगळा अ काम आणि महाराजा अ आताच्या कॉमर्सच्या ह्याच्यात तुला सांगायच गेलं तर, मॅनेजमेंट साठी बेस्ट अ म्हणजे अ त्यांच्यावर प्रोजेक्ट होईल. म्हणजे मॅनेजमेंट वर पंजाब.
तेच तर म्हणून तर मी म्हटलं आप पण अश्या एज्युकेशनल फील्ड हुडक कुया एज्युकेशनल फील्डस बघूया कि जे जे करून आपल्याला एक रुल्स साधारण करता प्रोजेक्ट तयार करता येईल किंवा एक नाहीतर एक नरेटिव्ह तरी सेट करता येईल, कि बाबा हा जे म्हणजे वुमन्सला किंवा बायकांना जे लोकं कमी लेखतात किंवा कमी समजतात तर, आपल्या हिस्ट्री उघडून बघा. कि हिट्री मध की बायकांनी किती त्यांच त्या काळात
रजिया सुलतानी पहिली दिल्लीची होती माहितये काय? अ सुलतान होती र हा सुल होती पण ती स्त्रीच होती ना?
हा.
सुलतान झाली ती.
ती होत ती परत आपली झाशीची राणी हाय
महाराष्ट्रामध्ये म्हणले झाशी ची राणी आहे अ अ सावित्रीबाई फुले आहे बघ की, किती कितीतरी असं
परत आपल्या हेंच्या हेंच्या मिसेस डॉक्टर बाबासाहेब आंबेड
रमाई माता आहे हो त्यांनी किती ती आपल्या संसाराचा त्याग करून बाबासाहेबांनी आपला समाज पुढं आणला ण्याचा शिल उपकार म्हणजे त संविधान दिलं भारताला.
हा अ अजून सुद्धा त्या संविधानवर आपला भारत देश चालतो.
हम्म आणि आपल्या देशात म्हणजे
तर त्यामुळेच त्यासाठीच आपण आपल्या मा तिशी आपल्या जुन्या विचारांशी किंवा जुन्या रूढी परंपराशी कसे जोडले गेलेले आहोत. त्या आपन प्रोजेक्ट करू शकतो कि प्रोजेक्ट शकतो प्रेझेंट ना कश गोष्टींसाठी किंवा ना कशा म्हणजे स्वार्थासाठी पण आपल्या पुढच्या पिढीला कळण्यासाठी कि हा बाबा आपला इतिहास असा होता आपण आपण आपल्या आताची जनरेशन तर समजते चला कि स्त्री पुरुष समान खर कुठे ना कुठं कोणत्या ना कोणत्या एरियात असा आहे. कि ते लोक अजून पण स्त्रीला तेवढं स्थान किंवा तेवढी इज्जत नाही देत.
आता तुला मी म्हटलंच की भारत देशा आपला पुरुषप्रधान देश आहे. त्याच्यामुळं हा हे सगळं अजून आपण रूढी जातीवादी यामध्ये बांधले गेलेलो आहेत आणि आता तसं म्हणायला गेलं तर खूप बदल पण झालेला आहे स्त्रिया काही कमी नाही कुठल्या क्षेत्रात सगळ्या बघायला गेलं तर मुली स्त्री आहेत. आणि मुलांपेक्षा मुलीं शिक्षणामध्ये प्रमाण वाढलेलं आहे. त्यामुळ आता म्हणता येणार नाही पण आहे तो आहे म्हणजे इतकं पण अजून बघ घाय गेलं तर शंभर टक्के स्त्रिया का सगळ्यातून मुक्त झालेल्या नाहीत म्हणजे शहरा गातमध्ये थोड वेळ अस खेडेगावात इतक नाही कारण त्यांच्या इतक पर्यंत इतक एज्युकेशनल म्हण किवा इतक्या सोय सुविधा
हा पोहोचलेल्या नाहीये. तर ते अजून मागासलेले
हा मागासलेलेच आहेत त्यांचा विचार म्हणजे स्त्रियांना त्यांना करायची इच्छा आहे पण त्यांचे विचार आहेत ना म्हणजे ते पुरुषांचं मन की स्त्री हि घरा बरी वाटत ते चुकीचं आहेत
हा तर मला आता तुझ्यासोबत हे
हा आपण फारचोय आणि त्या टाइम आपल्याला बघता बघता आपला गेला आपण परत कधीतरी आण हा विषयावर गप्पा मारूया
हो चालेल चालेल हा